हॅलो ये भौ आवाज नई यत.
येऊ राहिला मला तुमचा.
हाई ना आम्हाला वाटलं आमचा मोबाईल खराब आहे.
हा मग बोलू नाय राहिली का??
हं.. हं.. हं
जया संग बोला.. दहा मिनिटं.. काय करू राहिले झालं चारा पाणी? हाऊ का जेवण झालं?
करू राहिली पाय.
जेवण करू राहिल्या ये का?
हा.
हाव का बाळू काका कुठं गेले? बाळू काका, कुठे गेले.. .. आ
बाहेर येत.
बाळू काकांना सोडून जेवू राहिले का... दोघं संघ जेवाचं ना.
आत्ताच झालं त्यांच मग त्यांना स्पीड मला स्पीड नाही ना.
ट्रीपचं बोलता ट्रीपच, गाईचं व्यवसाय. गाई किती तुमच्या?
चार.
हम्म... दूध किती जातं मग?
दूध जातं पन्नास लिटर.
एका टायमाचं का दोन्ही टायमाचं. हो का चांगलंय ना बाई मग.
हा.
आम्हाला बी घेणार ये गाई आता.
कधी?
व्यवसाय करायचं ना गाईचा..
हाऊ का?
दिवाळीला घेऊ आता घरी पण गाईच्या व्यवसायात पुरतंका?
हं पाणी असला बी नसला बी दुध नेऊन टाकलं पेमेंट पडतं
हा तेवढं आहे पाणी असो नसो दुध देऊन टाकलं पेमेंट येत किती दिवसाले येतं पेमेंट
दिवसाला
लय दिवसाला येत का
हां
तुझ का
आता ते सायकाल राहिलंच कमी पडु लागला
सायका कावटाला मग कमी ल पडू त्या त्या
बैया आम तूपस नी खायला- ऑपरेशन झालं तुप बंद झालं-
हं विकता काय तुप
नाही व माय आम्हाला खायलाच नाही पुरत ते-
होव का
आता काल सगळं काढलं आज सगळं काढलं लगेच तर कमी पडला म्हणे भाव डायरेक्ट लगे ते छत्तीस सदुतीस पडला म्हणे-
ह हा मग काढु नका ना जाऊ द्या ना खायचं काय ये हम्म
खायला नाही तर काय म आता किलो भर करू-
बरं
संपल्यावर अजुन काढु
हां पोर गेले का शाळेत - होव का चालत मग फिरायला महाबळेश्वरला
जेव ना-
कधी-
जावा टूर्नीघातावा-
होव का
हं तु चालली का
जाऊन मग सगळ्या जणी असल्या तर जाऊ मग-
बरं-
मला जाऊ जवळचे जवळ
ह मही माळा देऊ
हा-
वल्ल्या तिथल्या तर फिरून घेते काय आता
फक्त दोन तीन मिट हा
वल्ल्याचं फिरून घेते का म्हणलं
हा मग फिरून घेऊन आता काही काम नाही तर
बरं - कधी निघत्या पाहान
हम्म-
कधी निघत पाहा म्हनलं मी नक्की ये
का हो हे कॉल किती मिनिटं चालु द्यायचा दहा सेकंड चालु केलता मी दहा मिनट पण नाही दहा मिनिटं आहे, बोलत रहा.
शेतातं बी चालल्या का आज.
जायचंय आता, आत्ता शि जेवणं झाले आहेत.
काय करते शेतात भी गज भरी लीध, कालच्यावानी वल्ल व्हायचं काम
बई आमच्या बादल ले लई दिवसं झाले नां.
माया बीन राहिली ना अधुरी लावाची राहिली, माले येऊ द्या मग तव्हा गेले तव्हाचं कुठे नाही चालली ना, मग कुठं चालल्या बरड्यात चालल्या का? कुंदडीतले लावले का भात.
हां कुंदडीत की भात नाही बाई चांगलं लावलं चांगलच येत.
अरे, मऊ भिंगल चांगलं ऊगेल हे पण हे ना ती ट्रॅक्टरची सर्वी ची ना कुठं मुड़ दबली ते ये.
म आमचं भी संची लंय मात लोटती येड्यावाणी तिचे तासले असे दोन तीन दोन तीन बाद निघाले अस मरतात. सातपोरं.
हो कां? कसं काम करत्यांन पोंर
हां बई मग एक बाई झापेली तीनं लाव ना टूकण्याची
हो माझ्या रानाची ईथं मध्ये पाणी घुसलं बई ते.
कशात?
त्या पातळ्या आहेत घुसणार हे, ती त्या दिवशी पिउन गेलंथ तर मधी इथं मधी स्वेटर मधी बानी
हावं का!
हम्म हावं गल्लीच पाणी
हम्म चांगलंय चांगलंय. चेकिंग त्यांनी दिल्या का मग?
नाही नाही त्या बसेल हे दोघीं माय लेकी
हो का.
मंय बीन उचलशाल कॉल, कॉल करन मी तुम्हाला बरोबर. संध्याकाळी करा मी कधी आले का तवा करीन मी दुपारी, पाऊस तरी सुरू झाला पाहिजे मग आराम कॉल तरी होउन जाईल जावयांना.
हावं ना.
तव.
कॉल झाल्यवर भारी होईल.
पाऊस जास्त सांगेल तेना अतिवृष्टी सांगेल अतिवृष्टी.
हां.
काय माहीत मगं येतं का जातं पाऊस.
जाऊ नको का मं मी?
जाऊ नका त्या दानगडच्या बाया त काय बोलायल्या त काय भाजी काय केली. अरे हा हा आम्ही बी तीच बोलतो. मी बी तिथे नव्हते का दान करायच्या वेळीस पोत गाठूचं तर तिने दोन तीन कॉल केलथें माझ्या देखत. रेखा दान कर-
असं काही बी काय बोलती भाजी झाल्या का भाकरी झाल्या का?
काय भाजी बांधली आज?
आमटी
मला काय काळ निळ आवडतं घाण-
हा काळच आवडतं बई.
निषभुदादा.
काय शनिवार? है ना.
होऊ.
हा
मला नाही शनिवार मी जेवण केलं
म तुला काय भाजी केली
मला का रात्रीचीच भाजी रात्रीचीच पोळी खाल्ली मी संध्या दोपारी खिचडी करून बयाल्या
हा फ्रीज आहे आता वाया जायच काम नाही. हयना ज
आह.
फ्रीज आहे म्हणलाता वाया जायचं काम नाही.
हा बाळू काका कुट चालेल ओ.
बाळू काका काय हिंडतच राहत्या
का काली अक्काळ राहिली होती काय पुरी नेदून घेतली मग ती
हा
वरुण पाऊस चालुच होता ना
बई मग तेवढ्यासाठी का आज परत जात होती का आम्ही कदरलो होतो जाऊ जाऊ घाण
बाई मग रस्ता कस झाला घाल
मी म ते वाळा्या जवळून पै पै जाण होत तिथं बोकंडी वझ पाणी डब्बा
हा
जाऊ दे म्हटलं बई आज छत्री तू बरं रमकावा ना पण काढणच
लोनीला नव्हत्या गेल्या काय एखाद वळेस
काय आला
काही बोला बिलाला
नाही हो म माहितीच नाही झालं मला काहीच नाही माहिती झालं काय जाती
मग आत जा आणि त्या रव्याला
काही गरज नाही हो माय
अरे कंपनी म्हणून म्हण राली
नको जायचंच नाही
नाही का जा
तू चालली काय जाडग्याचं
मग सासून ते चाले ना तेच कोणी श आहे ती मामी सासरत कोणी
होव का
सासू सुनिता काकू
हम्म अशा याच्यात काय खरंय माहिती
हम्म
बाार ला आ चालते का
अ बदमी लावत मी आज आज कालवलीहन आली म
ह हो का
होना
बरं
झालं का जेवण
हा
हो का शंभूचं गान लागलेल येडा ग माझा जीव ग जीव
ह
कधी बोलायच्या सवय नाही रे आ कायला काही समजत नाही ते तेच तेच तेच चालू
दोन मिनिटं बोला तुम काही तरी
अवका
हम्म दोन मिनिटं बाकी
हम्
आले वाटत
काय डांगराची ब्या आहे काय का
नाही अ डांगरां चक्की काही नाही मस्त गिलक्याच्या ब्याय त्या कृष्णा मामां बायकोकड आज त्या विनंगायला लागणारला कोण डिझाइन म्हनलं ते
अरेरा
बल कि तेऊन आत किती भारी लागते ती भाजी आता नाही थंडी गार लागत आता
क नाही आवडत बाई डांगर आवडत फक्त काकाला
डगराची भीतीी सारजा इकडून ज्ञान आहे अग डगराली सारजायच्या.
हा का सारज इकड हो का. पाात ह आता थोड्या वेळान जाऊन. भई आज काय म्हणली तू.
हे आकाश आला ना आकाशला बोलत होते मी.
हात.
हम् आताशिवा फोन का फोन मी. नाही आत लावला नसता कानाऊला ना काकू तो मी बरबर त्या बै सांगतो म्हणून. अ्छ.
हम्म.
ह
हिंडू हिंडू पाय दुखले आज मग किती साडे आठ वाजेच आवरेले तिकडडे च मचे तिकडडे काही सपनाकडे. काही तुळसा इकडं.
कर नवता काय कॉल तुम्हाला कार्याचा.
नाही का माय. आता बोलले तर बोलणं लागत ना परत मध्ये बोलत नाही ते तुळसाय म.
हम्म.
मत आ स आहे माी मेमरी वायाजती.
विचारलंत काय करवली काय नाही. लावन झालं का तुम्हाला.
नाही बाई ये म्हणे काय आताच. नाही म्हला काय न फायदा झाडग्या झुडग्याच बऱ्या गवा झाडला गरम.
आज मग दोन कॉल घ्या झाले मग दहा मिनिटं.
हा का हा हा. मी काय म्हण रे.